लागलावंतर नंतरन कॉल लागला म्हटल.
हा ते तसच असतं ग.
मी ना ट्राय करत हो त म्हटलं एक वेळा चेक करून बघू अस.
हम
लागून गेला म्हटलं चांगलं म्हटलं रिसीव पण करून घेतला म्हटलं त्यांनी.
आम म काय मी मग ते चालूच केलेलं होतं दुसरं हे पाहच हो
हा बरोबर आहे.
हम्म.
झालं जाऊ ना?
हो भाई झालं आताच झालं.
असं आहे का.
हम्म काय म्हणतीया? पाऊस होता आज तिकड? आता हा हा हा
वईग किती सेम, सेम बोलतो.
ह आमच्याकडे आले पाहुणे. त्याकडे बी आलेय का?
पती
आमच्याकडे आलेले आहेत पाहु नाही का. आमचा मोठा दादा आलेला आहे.
दादा आलालाय हा.
काल विचारात होती ना तु.
हा बरोबर आहे दिदी कोण आली पण तुच्या तिड?
मीत धुळ्याला जाणार होती.
असेल का म्हणजे आम्ही ना काय झालं दिदी घरी आली असेल ना आम्ही बाजारात गेलेलो होतो.
हो
तिकडन आलो तर दिदी माझजे घरी नोव्ह म्हटलं मग मला वाटलं साखरीला किंवा धुड्याला गेले असल.
हम्म धोळ्यालाच गेलती.
असं आहे का
तिची मम्मी गाव फिरून येईल ना आता पंढरपूर तुळजापूर मम्मीला भेट नल मग आता हा किती काय म्हण संध्याकाळीच गेली असेल ड्युटी
हो संध्याकाळीच गेली दिदी आम्ही किती वाजे लाव लो घरी हमे सहा लालो ना दिदी साडे पाच त चालली गेली हो तेच ना
काय जेऊण केलं काही नाही बस आराम आज पाऊस होता
इकड तर पाऊस काय नाही आणंटी फक्त रिमझिम येथून चालला जातो. शदला पाऊसच नाही म्हणजे आहे शदला पण शच्या बाहेर पाऊस नाही शदामध्ये पाऊस अस असे
हा.
तेच ना.
रिकामा ऑडिओ हे बोल ना ना हे टास्क ला टाकतात ते लगेच माहिती का?
का काय झालं?
हे जे बोलतय ना... हे टास्क ला टास्क ला टाकतात ते रेकॉर्डिंग.
रेकॉर्डिंग हो..
हा.
तिकड तिकड सगमिट होते
हा
जाऊ द्या काय म्हणतात मग बाकी
काय नाही भाई आता आज काय हा काम चालूच राहतात रोजचे
हो बरोबर आहे आज शनिवारी सकाळची शाळा असेल ना
हम्म.
असं मण स काढूनच जातात ना तुम्ही तर काय
ते. हा रविवारची सुट्टी आता उद्या आराम आराम बराम काय. पण उशीिरा उठतो तेवढंच.
हा बरोबर आहे अजून दादा ते आलेत मम्मी हे बनव मम्मी ते बनव.
हा हा यतायच मग हा.
रिकामा ऑडिओ
कधी येतय म तुमी शादीला?
येऊ ना आता तुझ्या लग्नाला.
कधी माझ्या लग्नाला.
ह तू लग्न करणार आहे ना.
नाही नाही सोनाल दिदीने सांगित सांगितलं त मला सोनाल दिदीने.
मग.
नाही हो मझ्याकता तो आम झा आला
कररत.
हो खरंच ती दिदीकडं मी मजाात करत राहते ती दिदीनी सिरियस पकडून घेतलं.
हं हा.
नाही नाही अजून नाही. नाही कराव. लाे काय नाही अस पण लाट इर ला असताना बघण चालू करून दे. म्हटलं ठीक आहे म्हट मग काय असं पण एज्युकेशन करतायेत.
रिकामा ऑडिओ
आणि पर पप्पाानचे पण नाते. तब्येत राहते थोडी मग म्हट जाऊजून एक लहान बाईण आहेच म्हटलं आपल्याला अजून.
म.
म म्हटलं जाऊदे मग.
काय बघण चालू असेल ना.
नाही अजून तर काही केलेला नाहीय म्हणजे करतील.
ह मग काय?
त्या दिदीची मजा घेत र त्या दिवशी.
ह.
मला वाटलंच होतं हा दिदी नक्की सांगेल म्हटलं.
हम्म.
तेच
काय मम्मी झोपली.
नाही मम्मी ते आज मोबाईल बघतायत आजनी झोपले ते.
हा का.
हो.
हम् मी बी आता जावरडलं.
असं का.
लट तू मिस कॉल दिला ना तेव्हा मी आवरत होती म्हटल चालू उचलला पण. परत कटून गेला जाऊ दे म्हटलं आता हवरूनच गेेत प
हा बरोबर आहे.
हम्म चालूच जेवण झालं होत आमचं हम्म. साडेआठ अह साडेआठ नऊला
आस का बरोबर. आज आम्ही पण लेटच जेवण केलं नाही तर लवकर करतो आम्ही तस.
आणि...
हम्म आज पप्पा लेट आले मग सगळ उशिराच झाल.
हम..
हो तेच ना इकडे शहाद्याला पाऊस जास्त हायच नाही हो इकडे खूप कमी पाऊस पडतो हम्म येतो गरी चालला जातो असं व्यवस्थित पडत पण नाही
हा हा
तिकडे होता का साखळीला पाऊस
हो साखरीला होता
हो का
अ ते बघून राहिले ना ते तारक मेहताचे हसून राहिले
ह् ह हा स आहे का आम्ही ते रिचार्ज करणच बंद करून दिलेलं आहे आता
मग आता तुमच्या परीक्षा आहेत ना तिची बारावीची तुझी
करत आहे आम्ही कारण की मी तसं पण बघत नाही मला काही आवड नाही टीव्ही म वरे पण मग ति तारक म्हजे मग ते जेवण करताना तारक मेहता परत त काय लिहित असेल तेव्हा तारके रात्री जेवण करताना तारक मेहता्यामध्ये तिे लूच असतात पप्पा बी हेऊन जातात मम्मी पण आणि आम्ही पण काय बघशील गो तू यांना
बरोब
संपतच नाही तिचं म्हणून आता पप् ्पाने ना सहा महिन्यापासून रिचार्ज करणच बंद करून दिलेलं आहे
ह ह
तरी ती शहाणी मोबाईलमध्ये बघून घेते
ह ना
हम खूप आवडतं
अ आमचं बी तसच आहे ना मग आ ल ना माझा तसाच करतो अ्या मोठ्या ेयेणार आहात बघायला? पण आला अनुभव. श
बरोबर. तिकडे पाऊस होता आंटी?
हम्म होताना.
आश का?
हम
इकड काही एवढा पाऊस नाही राहत. येतो चालला जातो, येतो चालला जातो.
कोणाचे नंबर मिळाले, तर सांग, बर का मला.
सध्या माझं पण फक्त तुमच्या सोबत बोलणं वगैरे.
हा ना ग तेच ना, काही कोणी ओळखीचच नाही त्याच्यामुळे
काही नाही होते कॉल. कॉल नाही उसलत आणि मी पंकिले होते एक दोन जणांना कॉल उचलून सांगून देतात, अ मॅडम केव्हा ताई मी कामात आहे असं. तस. नंतर कॉल बॅक पण करत नाही मग मी पण म्हटलं जाऊ दे बाई, म्हटलं मग.
हो का.
नाही तर माझे पूर्ण होऊन गेले असते. म्हटलं जाऊ दे मग.
हम् तेच ना. माऊ कुठे गेली मग? दूध दिलं का नाही तिला? माऊला.
नाही ना आज कुठ तरी लपली होती. ना, थंडी वाज.. जत होती, आम्ही जेवण करत होतो. पाऊस चालू होत. मग ते का बाहेर मग सरत फिरताय मग त्यांच्या मागे फिरतेय का, नाही.
खाली वगैरे असेल, नाही तर लपली असेल ती.
नाही, नाही बाहेर फिरत असेल, नाही तुझे काका बाहेर गेले ना.
असं आहे का, हम् बरोबर आहे मग.
हम्म.
तेच ना म्हटलं माऊ, आज काही माउचा आवाज नाही.
हम अ ह. हा.
हम्म तेच ना.
चालेल मग, चल लास ठेऊ का मग? पोर बी आलेले ह. आमाला ह
खूप.
ह.
ज.
कट करा ना तिकडंना फोन. का.
हॅलो.
हॅलो.
लो कट करा ना तिकडना